हा बोला हॅलो
हा ताई याच्यात आवाज तर कमी होऊन राहिलाय.
नाही नाही आवाज येतय बोला काय चालू आहे?
अ काही नाही बुवा आता स्वयंपाक वगैरे झाला तर बसली होती मी.
हो काय काय करतात मुलं?
तुमचं काय चालू आहे?
मी काही नाही बसून होती चालू होतं कार्या ॲपच काम चालू होतं.
हो काय?
हा काय करतात मुलं बाळ? चांगले आहेत चांगले आहेत.
चांगले आहेत हो काय केलं सणाला जेवण वगैरे काय बनवलं?
मी काय रोडगे बनवले ताई.
रोडगे बनवले का थालीपीठं बनवले आज रोडगे काही बनवले नाहीत.
नाही काय.
ज आमची इकडे हवा वगैरे होती त्या हवेच्यानं काही बनवले नाही मग.
हो ना हो ना, आभाळ आलेलंच आहे तुमच्याकडे आलेलं आहे का आभाळ.
ह हा, कुरडया वगैरे केल्या''--''
नाही कुरड्या राहिल्या माझ्या.
हो, काय पापड वगैरे.
पापड पापड पण राहिले.
हो, काय शेवड्या वगैरे आता गल्यावर आम्ही शेवड्या वगैरे. गव राहिला आमचा याचा नवीन गव्हाच्या चांगल्या राहतात.
हो ना हो ना,
हो हो, बाकी.
अजून.
ह, आवाज का मोठा नाही येऊन राहायला.
आणि रेंचा प्रॉब्लेम असशील.
रेनचा प्रॉब्मशी नेटच चालू आहे माझं.
नेट चालू आहे माझं पण रेंज चा प्रॉब्लेम आता रेंजी राहत ना. हम्.
आवाज नाही येऊन राहिला बरोबर.
हव का.
कतिकरे. हो, कार्तिक भथले आवाज द दोन मी तिकडे आवाज निवडला इकडे बर. बाकी तुमची मुलं वगैरे काय करायला अभ्यास करायले का.
अभ्यास चालू आहे त्यांचा तुमची मुलं काय करतात.
हा, हा,
ठीक आहे म्हटलं.
हा,
ठीक आहे म्हटलं ठेवते मग.
अ, बोला बोलाना एक मिनिट दोन मिनिट झाली ना इकडे रे.
हो का,
हा, बाकी आवाज काय वचा आवाज लहान येऊन रायला.
हॅलो,
हॅलो,
हा, बोला.
हम,
बोला तुमच्या मुलावर शिक्षण काय आहे. शिक्षण कितवि ला आहेत तुमच्या मुलं.
ते अभ्यास करून राहिले का.
हो, अभ्यास करता एक आहे माझी मुलगी के जी वनला एक. काय केजी टू ला हम्, तुमची मुलं किती ला आहेत.
मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला.
दोन मुली आहेत ना.
मुली हेत दोन.
हा दोन मुली आहेत तुम्हाले.
हा मला दोन मुलं हात
हाव काय कितवीला हेत मग.
मोठा मुलगा आठवीत आहे ना लहना मुलगा हे अ फर्स्ट मध्ये आहे.
हाव काय ठीक हे ठीक हे
जे मॅडम आहे की सी आर पी त्या मॅडमला सकाळी कॉल केला होता तर मॅडम. त्यांच्या नन ननदबाईचं लग्न होतं त्याच्यान त्या आज जराशा बिझी होत्या.
हो का.
म्हणून त्या लग्नाच्या रती काही.
हा ना हो लग्नाच्यान करू येशा शकले ते. लग्नच्यान करू शकल्या नसतील ना कॉल?
हो हो ते लग्नाच्यात बिझी होते ते पाहुणे राहूने आलते मग आमच्या त्याच्यामधल्या काही बाया आहेत त्याले समजा टाईम त्या माझं ग्रुपवर आल्या असत्याच काही मिळाल्या असतील. नही माहित.
हो का.
असं झालं ते.
नाही मी ग्रुपवररचा एक एक नंबर घेतय त्याच्यावर कॉल करत आहे मग.
हो हो ते करतील ना ते कंटिन्यू चालू...
हा ना....
म्हणलं चांगला झाला ना हायात चालू झाला त
हो खूप चांगलं झालं.
अनुसार. चांगलं झालं चांगलं आहे ह्यात. मग आता मागे सगळ चांगले गोष्टी माहिती पडल्या ना याच्यापासून आपल्याला. हं महिलांना माहित होतातना. समजा काही गोष्टी जे समाजात घडतात ते पण महिलांना माहीत पाहिजेत ना काही काही महिला घरामध्येच राहतात तर. हम, आप आपल्यासारख्या जातात समजा बाहेर. कामा वगैरे तर कामाला गेलं बाहेर गेल तर माहिती पडतात गोष्टी यातनुसार चांगल्या चांगल्या चांगल्या गोष्टी समजा माहीत पडून राहिल्या आणि स्त्रीयांना समजते सुद्धा.
हाव हौस
कसं वागलं पाहिजे म्हणून आपुन.
हो बरोबर आहे. आणखी सेम. काॅल झाला तुमचा? स्वयंपाक करायचा अशीन ना आता.
हं
स्वयंपाक राहाला अशीन ना
हो स्वयपाक वैगरे दुपारीच झाला आमचा आम्ही बिट्याच बनवल्या आज.
आता करा नशील लागत.
जाड वगैरे नाही बुवा मग त्याच्यान एवढेच की, रोडगे हे केलेच नाहीत. मुलाची इच्छा होती रोडगे बनवायची पीठ वगैरे दडून आणलं होतं ना त म्हणे मम्मी बनव म्हणे त्याला म्हट लावते दोन तीन दिवसरी इंधन वगैरे लावा लागते का इकडे. त्याच्यानंतर करीन म्हटल मी.
हाव बरोबरं आहे.
हा मुलांना पाहिजेच ना, त्यांना आवडते ना रोडगी.
हाव मुलांच्या आवडी आवडीच्या गोष्टी कराव्याच लागतात ना,
लई आवडती रोटगी
ह्याव ना
त्यांना खूप आवडतात. दोघे भावाला रोटगी आवडतात खायला त्याने म्हटलं एक दोन दिवस तर बनवली आता थोडसे काम आहे तर उन्हाच्यान हे नाही होत ना, तिथ ते जवाळजवळ शेक लागते.
शेक लागते, हा ऊन्हाच शेक लागते ना
हा दुसऱ्याना राहू दे, बाप्पा आता दोन तीन दिवसात वगैरे आणलं का नाही? कपरी दडून बिटात भरून दिला हे दोघं भाव आले.
हो बरोबर हाय.
तुम्ही काय रोटगी केलती नाही.
हाव रोगडे बनवते होते मी बी माझ्या मुलीला
रोडगे ते असत वरण वरण वांग्याची भाजी चांगली वाटते.
हां वरण, वांग्याची भाजी, भात बनवलता होता.
चांगलं आहे ना,
हांव आणखी सांगा
आता आम्हाला चौदा एप्रिलच्या बघावं लागेल गोड्या वगैरे राहिल्या बनवायच्या होऊन जातील आमच्या कुबड्या आता बनवू आम्ही
हाव
पापड वगैर
ह माझे हे राहिले पण मग यातला आता आम्ही बा आभार सांगितलेला आहे. दोन, तीन दिवस पाणी सांगितलेलं आहे ना, म्हणून मग काही बनवल्या नाही आता बनवावं लागेल.
तुला ते बनवास लागत ना आता ऊन्ह जादा आता दोन तीन दिवसाले वातावरण खूप बिगडेलं आहे ना, आपल्या इकड पावसाचं वातावरण आहे आभाळ गरजुन राहिलं
हांव आभाळ गर्जत आहे.
आता गहू वगैरे काढयचे राहिले लोकांचे गहू एकदम तोंडाजवळ आले. खायासाठी आता हे वातावरण बिघडून राहिलं. आतापर्यंत आलं असतं तर काहीतरी काही लोकांचे गहू निघाले, काही लोकांचे राहिले.
राहिले हो
जर आले तर त्यांना तर विचारच आहे ना, त्याच गहू वगैरे निघायसाठी
हो, हो
तुमच्या इकडं काय पेरल लोकांनी या वेळेस आमच्या इकडे शेंगा नाही यावर्षी गहूच
नाही मा म्हणजे आमच्या घरच्या शेतात गहू आहे आजी आणि भू शेंगा आहे भू शेंग गहू शेंग भूशेंग गहू आहे ना,
ह हा शेंगा वगैरे कोणीत लोकायची आहे धूप आहे जास्त
हो हो हो बरोबर आहे ना,
हं हरभरा आहेत काही काही हरभरा तर पाहिजेच, डाळ तर पाहिजेच घरी हं तुम्ही घरीच करत असाल ना डाळ वगैरे आम्ही घरीच करतो डाळ घरी सगळे वीस, पंचवीस किलोची करतो ते बारा महिने पुरते मग,
हा.
बाकी, हो ठीक आहे ठेवा मग.
हा ठीक मग.
हॅलो.